हा, बोला सर.
हा म्हटलं सगळं असं आहे इकडे.
हा हा हा.
अं.
आमच्या इकडे पण कसं आहे, म्हणजे आहेत भरपूर पॉइंट्स आहेत म्हणजे. सातारमध्ये पण. फिरण्यासारखं वगैरे नाही का, मग आमच्या इथे हे आहे, काय म्हणायचं त्याला? मी सांगितलं तुम्हाला?
हा ते फुलांचंच ना?
नाही नाही नाही. सडावाघापूर आहे ते कसं आहे, ते पूर्ण डोंगरावरती आहे. रिवर्स धबधबा वगैरे.
हा हा. ते तुम्ही सांगितलं लास्ट टाइम धबधबा ते हा हवेमुळे ते असं रिव्हर्स जातो.
हा रिवस वगैरे जात हा, मग ते असे भरपूर पूर आमच्या पण इथे पॉईंट्स आहेत. पण
अच्छा.
कसं होतं ते काय काय पॉईंट्सला त्या सीझन वाईजच जावं लागतं. आहे आत्ता तिथं कसं रिव्हर्स धबधबा हाय तिथं पावसाळ्यातच शक्यतो जास्त गर्दी वगैरे असते. आणि म हा अ ते आता हिवाळच्या वेळेस ह्याच्यावर जातात. सावा काय म्हणायचां ते कास पठारावर.
हा हा हा. ते फोटो ग-गुगल पेवर बघितलं होत मी त्याचे फोटोज बघितले होते. बघू ति जायला लागेल एखादा, गाडी करून तिथं पूर्ण एरियात फिरायला लागेल. कोल्हापूर वगैरे असं, चालतंय सगळं पूर्ण.
काय ते साईडला जायचं तर मग, तिकडचं सगळंच हे करायचाय. हां. फिरून घ्यायच म्हणजे, बघायला पण छान वाटतं आणि. अ म्हणजे सगळं लक्षात पण येऊन जातं तिथल्या तिथेच तिथल्या तिथंच ते सगळं कसं अट्या चे पण एकाच दिवशी असं सगळं नाही होणार. कसं असत सातार्यामध्येध्येच असं भरपूर ठिकाण आहेत की अम वेळ खूप जातो. काय काय ठिकाणी तर चालत जावं लागतं आता. सज्जनगड वगैरे म्हणून आहे ना एक ठिकाण आमच्या इथे. तर तिथं चालतच जावं लागत आणि एवढं चालावं लागतं की म्हणजे, नको खूप कंटाळ येतो पण शक्यतो कसं असतंय. एकत्र वगैरे असतील, सगळी फॅमिली वगैरे असेल तर मजा पण ये ते काय तरी असं आत्ताच्या याच्यामध्ये, कोण चालत वगैरे फिरत असं. हा सगळे कसं, आ तर गाडीने वगैरे असंच म्हणतात. चालत वगैरे कोण नको बोलत असं फिरायला मग तिथं कसं ते. चालत असल्यामुळे ना, एकत्र जाणं म्हणजे मज्जा, मस्ती वगैरे खूप चालते.
हा हं ट्रॅकिंग पॉइंट एक इकडे बी बरेच आहे, माझे बरेच मित्र जातात. ट्रॅकिंग वगैरेला हा, ते हा हा चढना उतरणं पण ते ट्रॅकिंग वगैरे मला आवडत नाही मला जास्त करून समुद्र जास्त आवडतो म मी तिकडेच जातो सरसा जायचं असेल हा.
आम्ही पण ए
कारण का आपण खेड्यातूनच आले आहे तर मग ते काय डोंगर वगैरे बघितलेच आपण.
हा बघितलंय त्याच्यामुळे एवढी क्रेज राहत नाही त्याची. ह ते आता आम्हाला पण म्हणजे, आम्ही पण गेलो होतो मागच्या. मागच्या हेच्या मध्ये, हेला गोव्याला आम्ही फर्स्ट ला, मालवण मध्ये गेलो होतो. आणि मग तिथून कसं थोडंच अंतर राहतं ना गोव्यासाठी मग ते आ अचानक आमचं ठरलं की म्हणजे गोव्याला जाऊया वगैरे मग त्याचा आम्हाला रस्ता वगैरे काहीही माहित नव्हत. मॅप न गेलो होतो पण एवढं मधून मधून त्या मॅप पूर्त दाखवला होता रस्ता आणि आम्ही रात्री असं ट्रॅव्हल केलं होतं, की मालवण मध्येच आम्हाला आठ, साडेआठ वाजले. हा. जेवण वगैरे होऊस्तवर हा आणि मग त्याच्यानंतर तर ठरलं नाही का जाऊयात म्हणून थोडंच आहे मग नाही का परत परत होत नाही ये ना मग ठीक आहे म्हटलं इथून जाऊयात म्हणून आम्ही संध्याकाळची वेळ होते नऊ वाजता एकझाक्ट आम्ही निघालो असेल तिथून तर एक दोन अडीच तासाचाच रस्ता राहिला होता. गोव्याला जाण्यासाठी पण एवढा तो जंगलामधून होता रस्ता असं म्हणजे, आडवळणी म्हणतो ना आपण असं. हो गोल गोल गोल असा म्हणजे राऊंड राऊंड राऊंड मग तसं होतं हा रिस्क आणि भीती पण वाटत होती कातर त्या साईडला कोणीही नव्हता आमच्या फक्त दोन गाड्या होत्या पूर्ण रस्त्याला आणि संध्याकाळची वेळ म्हटल्यानंतर भीती वाटायला लागली नाही का जंगलामधून वगैरे म्हटल्यानंतर पण एका पाटोपाट गाड्या होत्या आम्ही बर भरपूर जण होतो. मग दोन गाड्या असल्यामुळे एवढं काय नाही पण आहेच ना. बा आँदर गाडी एक पण येत नव्हती तिकडून म्हणजे असेच आपणच निघ घालोय आणि कोण नाही आणि एक्झाम म्हणजे तो रस्ता पण आपल्याला माहित नाही नवीनच फर्स्ट टाइम म्हटल्यानंतर. मग गेलो तसच तसच मग आम्हाला पोहोचायला बारा वाजले तिथे. मग तिथं हा मग तिथ आम्ही रूम वगैरे घेतली. संध्याकाळच्या बारा वाजता घ्या. नाहीतर मग, कधी पण घ्या. तुम्हाला सकाळची रूम अकराला आपल्याला म्हणजे टेक आऊट करावीच लागते. मस्त तुम्ही दिवसभर जरी घेतली ना तर दुसऱ्या दिवशी आपण अकरा वाजता ती रूम सोडायची असते तर आम्ही गेलो म्हण कुठलाही एक दिवस राहायचं नाही का आणि मग ते करायचे पूर्ण दिवस राहील आता बारापासून दुसऱ्या संध्याकाळपर्यंत बारापर्यंत देतील आपल्याला. आमचं म्हणणं झालं ता तो बारापर्यंतच रूम साडेतीन हजार रुपये घेतले फक्त आमचं सकाळी बारा, अकरा वाजेपर्यंत.
हा हा.
आतच सकाळचं वगैरे आम्ही बीचला गेलो होतो. मग ते अकरा वाजता आम्ही रूम सोडलीच पण तरी पण साडेतीन हजार रुपये आम्हाला त्यांनी घेतलेच आणि दहा वाजल्यापासूनच अ रूम सोडायचा आहे तुम्हाला रूम सोडायची आहे तुम्हाला सतत सांग पण तिथं कसं आहे संध्याकाळचा नाईटला बघायला छान असत गोव्यामध्ये. का आणि आम्ही सगळ्या राईड्स वगैरे कसं अ मालवणमध्ये त्याच राइड्स असतात गोव्यामध्ये पण मालवणमध्ये ज्या राइड्स आहेत त्या. आणि हा मग त्याच्यामुळे ते कस झालं राईड्स करण्यात काय मजाच राहिली नाही का तर तित ऑलरेडी आम्ही केल्या होत्या. मग सगळं नाईटला हां. सगळ्याच राईड असतं आणि भुरपूर राईड असतात, भीती पण वाटते पण छान होतं.
आता आम्ही पण ना तिकडे, अलिबाग गेलो होतो ना तर आम्ही तर त्या. मुलाला पण राईड करायला लावल्या होत्या, अजून रडत होता खूप. मजा आली पण त्याला नंतर एकदम भारी वाटलं.
होय ना आम्ही पण गेलो होतो. यायच.
नी गोवा इथून दूर पडता ना पुण्याहून अलिबाग जवळ पडतं.
हा ह हा गोवा खूप लांब आहे म्हणजे एक कमप्लिट एक दिवस त्याला ट्रॅव्हलिंग करावच लागत, असं होते हम्म... जाते. आम्ही कसं ते आधी मालवणमध्ये गेल्यामुळे, आम्हाला एवढे जास्त काय वाटलं नाही गोव्याला जाताना. पण असं होत आणि संध्याकाळचं कसं, एवढं जास्त ट्रॅव्हलिंग मध्ये कळत नाही ना. निघून गेलं पटकन असा रस्ता जास्त, हे नव्हते गर्दी वगैरे हां.. आणि गर्दी पण नसते ना जास्त एवढी, दिवसभर कस असतं जास्त ट्रॅफिक. वगैरे लागणं मना हे ते. आम्ही पटकन पोहोचलो होतो आणि तिथं गेल्यानंतर मग ते बागा बीच नाही का? आहे तिथं एक पॉईंट आहे म्हणजे असे भरपूर पॉईंट आहेत, पण बागा बीच असं एक पॉईंट होतं तिथं. आम्ही तिथं गेलो, होतो मग. सकाळी सकाळी पहाटेचं ना म्हणजे, खूप असं सकाळपासून लोक तिथं. आणि कसं विदर्भातले लोक असतात ना, म्हणजे असं बाहेरचे वगैरे नाही का. असं हा मग ते असं गावच्या लोकांना ते, वेगळंच वाटतं तिथं. असं म्हणजे नवीनच काहीतरी असं ह हम्म तिथं बघायला बसायला वगैरे त्यांनी पॉईंट वगैरे केले होते. संध्याकाळच एवढं छान होतं ना आम्ही बारा वाजता. पोचलो ना मग. एक दोन तीन वाजेपर्यंत सकाळी पहाटे म्हटलं चार वाजेपर्यंत तरी लोक तिथे असतात. असे नाईटला वगैरे, बसलेले असतात हा. मग अशा ना त्यानी असं बसायला वगैरे, हे केलेलं असतं. वरती छत्री वगैरे, त्याच्या खाली टेबल्स खुर्च्या वगैरे. चेर वगैरे आणि संध्या हिच्या समुद्रच्या लगोलच. म्हणून खूप छान असं म्हणजे बघायलाच छान वाटत तिथं मग तिथं हम्म. मग त्याच्यानंतर तिथं काय करतात. संध्याकाळचं मग तिथं हे जेवण वगैरे नसतं, पण असं लाईटली. वगैरे काय खाणार वगैरे असेल तर, आणि असं बसायला गाणे वगैरे लावत्यात मग ते डान्स. वगैरे असतात. हां त्यांच्या थ्रू पण असतात तिथे कि नाही का, त्या अशा डान्स करायला वगैरे असतात.
हा ते रिझोर्ट व रिझोर्ट वाले करतात, मोस्टली ते आम्ही बी गेलो होतो ते. रिसॉर्ट वाल्याने गाणी वगैरे. छान लावून दिले होते बाकीचे लोक डान्स करत होते आम्ही गप्पा मारत होतो असं
हम्. आता आपल्याला पण हवं असेल तर, आपण जाऊन करू शकतो. पण असं वेगळं काय करायच नाही फक्त अ हे करायचं आपल्याला म्हणजे एन्जॉयमेंट, म्हणून असं डान्स वगैरे केला तरी पण चालतो.
बिचच्या जवळच रूम होती, आमची मामी एकदम सकाळी सकाळी बेसन. सनरेज ला गेलो समुद्रावर. ते सन छान वाटल होत सकाळी सकाळी मस्त आम्ही, हां. मग हा समुद्रामध्ये असं फिरलो. हा रेतवर फिरलो.
हां.
आणि ऍक्टिव्हिटी तर आम्ही सगळच केले होते तिथं
हो ना.
डलट डबल डबल केले, होते काय त्यात.
हो ना आव चे खरं छान वाटतं म्हणजे कसं ते काय आप आपण काही रोज असं नसतो, आणि रोज पण काही कोण जात नाही.
मग ते असं वेगळंच वाटत काहीतरी आणि, आम्ही तर मालवणमध्ये होतो ना. तिथं खूप छान म्हणजे मज्जा पण खूप आली कि ती अ लास्ट ला एक पॉईंट असतो ते बनाना म्हणून नाही का रायीड असते बनाना रायीड. आणी हो आणि त्याच्यावरती बसलो होतो आम्ही लेडीज वगैरे होतो आणि जेंट्स वगैरे कसे खाली थांबले होते. तिथे आहे ना आम्ही लेडीज वगैरे बसलो होतो, तर आम्ही काय बोललो की पाण्यामध्ये आम्ही बघितलं होत की ते म्हणजे पाडतात वगैरे ना म्हणजे पवताच येत नाही तर कशाला ना‌.
त्याच्यावर त्यांना आमी सांगितलं आमच्या मिस्टरांना वगैरे की बाबा म्हणजे तुमी सांगा त्यांना की आमाला पाडू नका आमाला म्हणल सरळ कडेला आणून सोडा तर हो हो म्हटले आणि ते ते पण दादा म्हटले की नाई पाडत वगैरे आणि आमच्या मिस्टरांनी त्यांना सांगितलं होतं की त्यांना हे करा पाण्यामध्ये आणि आम्ही कस हा आम्ही रिलॅक्स होतो की बाबा नाहीत पाडणार वगैरे आणि आम्ही चौघीजण होतो आणि मग माझी उंची तरी आहे का बाकीच्या काय एवढे उंच वगैरे न्हव आणि हं ते रायीड एकदम फास्ट मध्ये आले आणि त्याने तो बनाना उलटा केला. आम्ही खाली आणि आणि ते आपण बनानाला धरलेलं असतं ना असं पकडलेलं असतं त्या दोरला. आणि म्हणजे बुडेल वगैरे म्हणून आम्ही ते दोरीच सोडली नाय. आणि ती जो दोरी सोडली नाय तर ते बनाना आमच्या साईटला जा मग आम्ही वर कस येणार ना आम्ही एवढं भिलो तो म्हणजे मला तर काहीच समजत नव्हतं मी उभी राहिले तर पाणी माझ्या डोक्याच्या वर. एवढं भिलोवतो एवढं भिलोवतो माझे तर मिस्टर वगैरे मिस्टर वगैरे आले पळत की अ म्हणजे बघितलं वगैरे आम्हाला आणि मग मला काढलं न माझी एक मैत्रिण होती तिची उंची कमी होती ती आम्हालाच सापडतच नव्हती. एवढे सगळे जाम जाम भीलो ना आम्ही. आता म्हटलं ग ही गेली कुठं आणि ही किती लांबून बाहेर निघाली एवढं बिलो ते ना ती म्हणजे खरं काय होत की पाण्याच्या तळाशी जात ना एकदम ते
हा ते उमक कारण की अचानक ते अँक्टिव्हटी होणार तर आपल्याला कळतच नाही आणि आपल्याला स्विमिंग बी येत नाही तर खालीच जाणार.
जाणार हा आणि भिल्यामुळे ते मुमेंटच होत नाही काय आणि मग ते विल्यम एवढी भीली होती तिला ती बाहेर आल्यानंतर रडायला वगैरे लागली नाही का मी तुम्ही नको बोलत तो अस तस आणि मग त्याच्यानंतर ती बोलले कि कि अ म्हणजे सगळे मजाक मधे हे केलं होत ना मग ती बाहेरच भेली होती. परत त्याच्यानंतर पाण्यामध्येच आली नाही. आम्ही त्याच्यानंतर एन्जॉय तर केलं. तिनं अजीबात नाही, ती किती वेळ रडत होती. म्हणजे तिला खूप त्रास झाला का तर उंची नसल्यामूळ पटकन ती बाहेर आली नाही पूर्ण श्वास वगैरे गुदमरला म्हणती मजाक मजाकमध्ये तिचं काहीतरी झालं असतं म्हणजे तेे केवढ्याला पडलं असतं नाही का. आणि असं लक्षात नाही आलं की ते भरपूर आतमध्ये पाडतील असं नाही वाटलं. आमच्या मिस्टरांना वगैरे कसंवाटलं की कडेला वगैरे आणून सोडतील नाऐ का कडेला आणून पाडतील
ते लोकमध्ये घेऊन जातात ते आम्हालाही मध्ये घेऊन गेले पाडू का म्हणे, म्हटलं बिलकुल पाडायचं नाही बाबा.
पाडायचं नाही
आम्ही सगळ्यांनी नाही सांगितलं त्याला तेव्हा त्यानी पाडलं नव्हतं आम्हाला तसाच त्याव राहू दिला आणि वापस घेऊन आला ता
मिस्टरांच्या लक्षात नाही आलं की आम्हाला पवता पण नाही येतय आणि ते आम्हाला हे नाही होणार ब् ते अ स्वप्न खरं हा होतं. मग ते जे सांगते का तस डोळे वगैरे पण लाल झाले का? तर ती लगेच बाहेरच नाही आली. आम्ही तिघी पण बाहेर आलो पटकन. फस्टला मीच आले होते. का? तर माझ्या उंची असल्या. मुळे मी लगेच सापडले. त्यांना की लगेच माझ डोकं वगैरे दिसलं,. पण त्या किती सापडलीच नाही म आम्ही तिघे बाहेर निघाल्यानंतर मग सानिका कुठे सानिका कुठे सानिका तर गावेनाच एवढं जाम भीलो होत आम्ही सगळेच पण आली परत बाहेर. बेकार भाई म्हणजे, तू पाण्यामध्ये खर म्हणजे भीती पण असते तेवढी‌. की काहीतरी मुवमेंट करण्यासाठी. म्हणे वेगळं काहीतरी होऊन बसायचं.
मग, ते बुलेट वाली रायडर्स. ना ती बुलेटवाली हा ते, मुलाला बसवलं त्याच्यामध्ये आणि तो. तो का त्यांचा ट्रेनर बॅक साईडला होता. त्याच्या मुलाच्या मागे बसलेला. आणि ती गाडी जोरात चालते. आणि मी म त्याच्या त्या ट्रेनरच्या मागे मग. बॅक साईड ला बसलोय बघ. मुलं मोठ्यानं वरडतोय आणि, एकदम घट्ट पकडून ठेवलं त्याने पडलो तर गेलो. अ नंतर पूर्ण.